हॅलो
ऑनलाईन जेम खेळणार नाही ते
होय होय खेळ के
ह ते बोल कि
कुठे आहे
बसलू इथं आता गेम खेळाय आपल्या अड््यावर
कोण कोण आहे
मेजय
धो कायय
हम्
कुणा गेल तसं काही
सकाळी कुठं काय ना
आज घरी जा आहेग
घरीच की आहे
मु कमल करणार
कामाला कुठलं इथं सकाळी स नंतर तेला आलं
क जैसे ह लकड पडे का य काॉम काय ना मग बँकेत जॉब वय चालूय
काय चालंय
का जॉब तला जॉब
कसला जॉब आम्हाला जराजात डिटेल् डिटेल्स डिटेल्स सांगा की डिटेल्स
काय डिटेल सांगू तुला माहितच आहे तुला सगळं
काय
माहितच आहे तुला सगळं काय िटेल सांगू
असं ते तरीी जॉब विषयी
ह माहिती म्हणजे काय आता
आहिला तर माहिती म्ह
आता आहे फीलड वर
बरं आणि काय काय त्याचं वर्किंग काय सगं
हम्म फिल्डू राहाय वर चला आता जाऊन आले तीन चार गावांनी जाऊन आले थोडफार झालं तु
बर
झाल्यावर आणि हे कि आहे दुसरकड
जवायय सु्टी
आ नाश्ताच कर लावलय ग
नष्ट करलाईस
होयथ बिळंकत आहे क मी तर एक आहे मित्रा मित्रांासंग नाश्ता करतोय
म सडू ना
आता सोडून म्हणजे काय आता तुझ्याबर आहेय म्हणलं आता काय कर
म
येणार्या तरी येणार आहे क थोडा वेळ येणार आहे का थोड्या वेळर
ब
येतो की थोडा वेळ लागतो ती रे पण मला तरी पण तुला हा
हा बोलकीि
काय म्हटलं
काय नाही तेथ हे स बोलत बोल घे
तेच थोडा वेळ लागतय म्हणटलं तरी अजून अजून एका जागी जाऊन येणार आहे
काय खाय आलायस
का काय आता इथं हे बडंगेतला
बलांग बर
मी स ऑर्डर केल्या या लागडे
बरं कुठं आहे
बंग म तर बतलो हो
त्या श्रीराम बाजाराच्या पुढ ह्याच्या साईड ला
हम् त्यांचं का नवीन निघाल नाही काी
हम् हम्
येतय
ह आणि आ
काा चाल आहे क
घराघर जेवायसाठी असतय ह दादाला
त अजून
मग कशाच
अरे मग ऍडमिशन कराय गेला रे, डमिशन होणार, चालू आहे त्याची मग ते प्रोसेस व्हायची राहिल्या. हा डॉक्युमेंट वगैरे दिलाय, आता एक बत्तीसजार फी भरायची आहे, सोळा हजार भरल्यात.
बरं.
दोन
हम्म हम्म.
त्या नंतर काय काय असतय, म्हण मेरिट वगैरे असते म्हण
हा.
त्या आप सेकंडरला पण मेरिट बघायला.
मग एवढ्या अगोदर कशाला गेला, येऊन गेलं चाल नाही
कसं हाय लेक्चर्स चालू हायत ना.
त्याला बी कॉल कराला लागतय, त्याच संगी दहा मिनट बोलाय लागतय, आता आम्हाला जरा इंट त्यांचा इंटरव्ह्यू घ्याय लागतय आत्ता
नाही लेक्चर मिनट म्हणजे कॉल उचलणार नाही दे हो.
पहिला साधा कॉल करून बघतो की, कुठं काय आला निवांत ये म्हणतू, निवांत आल्याला सांग
अर त्याचा, काम चालू आहे ततेजी पण ना
दिवसभर
हो आता, युनिव्हर्सिटीच कस हाय युनिव्हर्सिटी सांगता येत नाही, कस काय टाइम लागतो, किती टाईम लागतो?
मला बघायचं अस कुठ कुठली युिव्हर्सिटी य
कोल्हापूर सुटी येते रे, कोल्हापूर सुटी येत्या पण कासाय आहे, कॉलेज मोठा आहे.
हम्म.
तीन तीन चार कॉलेज म्हणजे आता, तिथं जे जे मगदुम हा आहे.
हम्म.
आहे अजून कोण तरी कॉलेज आहे, एका जाग्या आहेत कॉलेज
बर.
त्यामुळे ते टाइम लागतो रे. त्यामुळं प्रसेस पण मोठा आहे ते
ह मग हॉस्टेलला जवळच आहे का लांबाय?
नाही नाही हॉस्टेल लांब हाय तेज. चालूतच हायत की, तरी एक ते दीड किलोमीटर हॉस्टेल असेल त्याच तिथं.
मस्त सकाळी उठाय चालत जायचं, आहे ज दुपारी चालत संध्याकाळी चालत
काय आता मित्रसोबत असल काय काय कळत नाही कधी आलो कधी गेलो
बर मग अजून त्याच कॉलेज चालू आहे ऐ कि कॉलेज चाल व्हायचय तर आठ दिवस अगर कशाला गलाय
अरे कॉलेज चालू आहे
बर.
लेक्चर पण चालू आहेत ना सगळे.
म अजून ऍडमिशन व्हायचं आहे प लेक्चर चालूय.
हो लेक्चर चालूच आहे अरे सेकंड इयर आहे ना. ऍडमिशन का कॉलेज चाल असल तर ऍडमिशन घेतेच क ऍडमिशनचाय विषय
बर.
फक्त हेजारी घेत नाहीयत रे फक्त फर्स्ट इयरला म्हणजे जे नवीन येतात ना. त्यांनाच तेवढ जरा हे करत्यात म्हणजे लेक्चर लेक्चर म्हण चालू होत नाही त्यांचं सेकंड इयर लेक्चर चालूच होते ना.
हम्! हम्म!
असा विषय आहे व्हय. बी एस सीला कुठल कुठल ते नव्ह बी ए सीच आहे तुझं नाय.
माझं बी एस सीच आहे पण तो आता एम एस सीला आहे तो
बरं थांब की बी एस सीला विषय कुठलं कुठला असतात?
बी एस सीला काय फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी आता केमिस्ट्री मधून दोन म्हणजे स तेच कि सहा सहा विषय असतात की.
बरं
हम्म! इंग्लिश वगैरे ते सगळे त्यांना आपले जे आता बारावीईपर्यंत झाले की ना.
त्या हा त्याचा पुढचा पा त्याचा पुढचा पाठ असतो रे.
बरं बरं बरं
बाकी त्याचा विषय नाही एवढा
हा हा. तुझी मिसळ आली का नाही अजून, का वाटतच आहे?
अजून यायचीच आहे, अजून भडंगच खातोय.
अस असला कसला भडंग खायालायस दहा मिनिट झालं संपणा तुझ
बक्कळ असतोय रे आपण खाल्लाय तुला माहतीच आहे की.
होय, ते संपल नव्हता.
दोघत पण
तो पण नाही आजरी पडला रे तो उष्णता उष्णता झाल्या त्याला.
बरं.
अ म तो पण खायन झालाय आता तो बसलाय मोबाईल घेऊन.
ह हा.
आणि तुझी अकॅडमी कुठे होती बरं.
हेला हेला रे राधानगरी.
प्रॉपर राधनागिरीेत.
प्रॉपर राधानगरीत नव्ह राधानगरी तिथं एक पुढं आठ दहा किलोमीटर राह
म्हणजे राधानगरीच्या अर्धा किलोमीटर पाठीमाग. गाव कोण गाव राधानगरी. गाव कुठलं?
कुठलं हिंदीवरडे.
खिंडी खिंडी वरवढडे.
खिंडी वरवडे हा हा. पोर किती असत्यात तिथं?
मी जवा होतो तवा दोनशेचा पट होता.
चांगलं तू पोन जो किती झाले तूती पाच सहा महिने होत काय पोराने पेपर वेपर दिलत काय ते भरतीच लिस्ट लागलीच कामा लिस्ट लागल्या का दोन इच हे दुसरी लिस्ट लागली का शिवराजा ए आहजा बोलल ग त लिस्ट कुठे आहे लिस्ट ती दुसरी
ह
हॅलो
दुसरी काय ह ना मागड आता दोनच्या केल तर आपण
हा पुणे बर कधी लागणार आहे
काय मला तर काय माहित ना त्याच्यात मला ग्रुप वर का अकेडमीच्या ग्रुपरतो तेवढ मीला दावतो
हा हा
ते चेक करतेना सांगितलं का तुला
साईट ला कोणर काय द प नाही एकटा आहे मित्र के का बोला अरे
त्यान अरे त्यांन सांगितलं का तुला हॅलो
हा बोल नाहीच त्याला विचारच नाही परत माझं मी चेक केलं गुगल ला मी चेक केले गुगल ला कॅल पाच न हम्म होय
कुठे टेक्निकल जोडी बण
शल ह
आम्ही सांगताना तुला पटत नव्हतं
हो बाई तोडले पाणी दहादल दादा मि आली तिथे
आम्ही सांगयलो पण तुला ते खरं वाट नवतो खोटच वाटाल त तुला तिथे काय तू तुझ्याच्यात चाल हो तझं काम
सिच्युएशन ती होती आपण होतो कुठ कराल तो काय स
सिचवेशन न होती पण चांगलं होतं ना आपण होत दंडोबावर हिल स्टेशनवर होतो चांगलं देवासदारी होतो
ह गा पाणी सगळे पिऊन मस बसलेत खाली गाून येऊ डस बर शिवराज अ दहा मिनिट दहा मिनिट होऊन गेलेत
होय होय पण आता तुझा तर विषय काढलाच की मण त्यावर बोलावलं रे
बरं थांब मी मी काल करतो थांबला झालेत
नाही नाही मला वाटल तु रे होते म्हणून
हाा अस कंटिन्यू करया हो ऑनलाईन गेम आमही कॉल बॅक करत तुला